हॅलो, हॅलो. जर कुत्रा
हॅलो
हा येतोय का आवाज?
हॅलो
हॅलो, आवाज येतोय का?
हम्म बोलत होते ते माझ हेडफोन चालना
हा हा हा येतय का माझा आवाज येतय का?
हो हो येत आहे.
मगाचा आहो माझ कॉल तुम्हाला लागलाच नाही ना! आणि तिथं मला... टायमिंग झिरो सेकंड पडल्यान कॉल लागलाय म्हणून सांगते, हम्म...
झाला का? चाहा वगैरे,
चाहानाय बघा आता आली दवाखान्यातन हिला शाळेतन घेऊन.
हम्
आता आवरायच बघा.
महेश काय बोलाका?
नाय काय सांगितलं की त्यांना
नाय ना काय बोला?
नाय. ते म्हनलेकी फोन कानाय उचलला म्हणून..
नाही ग मी ते म्हणल, ना तुला आता ते कार्यक्रमाचं चाललंय
हम्म हम्म हम्म.
आता थोडसच हाय अ... एक वस्तू कुठे घेऊन जायची ना.
हो हम्म त्याज काय काय णेनार म!
आता जाइन
जोरात बोलत जावा, तुमचा आवाजच असा क्लियर येत नाय.
ह हा. जवळ ठेवलाय बघ मोबाईल आता.
अं ‌.. हा..
हा रजही घेऊन जाणार आहे, आणि आता हा वॉलपीस झाला.
वॉलपीस म्हणजे कसला!
हा हा हा. म्हणजे हे लावून केलं का तरट्याच.
तुमचा आवाज काहीचं येत नाही.
हा येतोय.
होय.
तरटाच लावून केलं का.
हो.
हम हम.
त्याशिवाय कडक पणा येत नाही ना त्याला.
हो हो.
महेश आला की नाही अजून.
नाही चहा.
चहा बघ बनवायचा, आता दाजी येतील तुझी ऋणू गेली ना दुकानात.
होय.
ते आले होती बनवायचा.
हम्म हम् हम्. मग आतले तेल येतील संध्याकाळीच. किती वाजता येत्यात आता काय माहिती कारण, ते ते नसल्यामुळे दुसरं घेऊन गेलेत ना सोबत. तेच्या हेच्यावर कुठं थांबायचं ना, काम मग तो तसंच खेळवत राहतोय. काल पण ते खडा झाला हे, काल त्याला म्हणलेले. आता तू नाहीयेस दोन तीन दिवस तू का लवकर ये सकाळी आपण एक दोन कामं आहेत ती लवकर उर कून घेऊया. म्हणजे आपलं मी पण फ्री राहो, तर तो आलाच नाही काल येतो. म्हणला परत आलाच नाही. मग फस फसवा फसवी करायची नाही ना.
बाकी सईचं काय चाललंय.
चालल्या आता आवरा आवरी ते जरा, पसारा काढलेला आता ते लावून घेतो दोघी. टेबलवरच ते टी व्ही वगैरे, सगळं खाली काढून ठेवलंय ना. ते नेल्यामुंळ, ते आता लांब हा.
सई मदत करेल का आता तुला?
करेल कि तिला म्हटलं की आता धरू धरू लाग जरा, दोघी मिळून लावून घेऊया म्हटलं की तिला. करल की मदत. दोघीन धरून लावलं, म्हणजे होईल की.
हा बाबा घरातलं काय तर भरपूर काय.
काय म्हश. होय घरात उरकतच नाही आता, दोन दिन दोन दिवस झाले मी मशीनवरच नाही.
म्हणून नाही आता जावूबाई आल्या होत्या. ते काय शिवलंय बघायला आता त्यांना दाखवलं. तर मला म्हणल कितीलं तर म्हणला आठशे रुपयाला, लास्ट म्हणल दोनशे रुपय पर्यंत.
हां..
तेच्या त्या.
हा ते कमळ होय.
हा त्यातून तुम्ही बारीक सारीक व- जेवढं हे केलंय का? त्याला खूप वेळ जातोय ते, दिसताना असं वाटतंय खूप सोप्पं आहे.
हम्म.
बघणाऱ्याला वाटते खूप सोप पण ते आकार वगैरे जरा, रिस्की आहे ते तसं व्यवस्थित आलं पाहिजे.
हो.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
वेळ जातो.
अच्छ अच् वेळ जातोय गं कूप
हम्म.
म घेते म्हटलं का?
नाहीच म्हणताय ते माझ्याकडे आहे कपडा वगैरे सगळं आहे.
होय. ते तसं घ्यायचंच नाही म ते म्हणलं ना की मी साहित्य देते तु शीव नाही म्हणायचं. तसं नाही म्हणायचं म्हणायचं माय माझं साहित्य सगळं काय असेल ते.
ते चौरंग घेऊन गेल्या ना ताई. कोरणी ताई न
हा.
आम्ही तेईस जणीनी याच्यावरून
चौरंग
त्यावरुन ठेवून घे. ज तता आरम बरोबर आण त ना
हम्म हम्म. मोकळा द्यायचं नसतं ना चौरंग.
का हॅलो.
घात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
हम्म.
आली ना त्यां चहा करायला
हा हा.
ते काय आता काम करत करत पळणार आहे शिवणार मी ते.
हम्म.
काय करायचं तर मॅडम पण आले आहे येणार होता आल्या नाही.
नाही आल्या व्हय त्या्?
नाही शिक्षिका मगं त्यांना वेळे प्रमाणे बघणार. हम्म. ब येलतेव इल .
काय ते आहे बघ सांगूशने पैसे दिले मजकला होतय ना.
हम्म.
त्यांचा प्रॉब्
ना तूझा आवाज ब्रेक होतोय.
तेच की आम्हाला तर रस्त्यावर बसायलात रे रेंज साठी बाहेर रस्त्यालाच आहे. हो रेंजच नाही ना.
नाही मला रेंज आहे. रे जा
आमच्या ट्रेन ट्रेनच नाही ना घ घरात अजि हम्म इकड घरात ये नसल्या मुळे प्र फोनच नेट तर अजिबातच चालत नाही.
हो ना
हम्म हम हम. नीट नाही चालत जरा सुद्धा. ह बघू आता. पाण्याचा आवाज येतोय काय काय? ह पाण्याचा आवाज येतोय काय काय म्हणलं?
मॅडम त दिलं का नाही?
काय ते?
तुच्या म ये हो
तुमचा आवाजच येत नाही मला आहो.
आलं का?
हा.
हॅलो!
हा आला येतोय आता आवाज
ते काय होतंय थोडस ते रेंज क्लायमेटमुळे.
हम्म. मोबाईल ब लांब ठेवता ना?
नाही मी आता माझ्या तड शेवलाे शिवायचं पण बंद केलंय मी. आत आलेय ना?
कशाच देणार होत्या म्हटल्या मॅडम?
कवर पण आहे आणि ब्लाऊज पण म्हणला म्हणल्या शिव म्हणल्या.
हा ब्लाौज कवर
दोन हा दोन तीन ब्लाउज शिवा म्हणल्या ती म्हणजे कस होईल हात बसेल तुमचा.
हो?
आणि तिचं कसं आहे तिचं चोर टात ये ना.
हा हा. चोर टांग असल की मग आपण नाही घावत. तुमची रेंज जाते का मध्ये?
नाही ग मी आलीये बाहेर.
आवाजच मध्येच पूर्ण जात या.
मी बाहेर आल कपटिं कपड आली
ते मॅडम चांग सुरटे आहे का?
हम्म. हो ना
तसं पण किती पण व्यवस्थित धरलं तरी माप घावत नाही.
हम्म. ते बाकी
काय ना आता जरा पसरायला होते आता चहा करून जरा फ्रेश होतो.
चांगले चांगले खेलाव पसारा.
हम्म जर पसरा लाव लागल टी व्ही वगैरे काही ते आल्याव लावत त्याले संध्याकाळी चालते.
छान होता पण टेबल छान बसला होता. हम्म चालेल चालेल ठेव.